हॅलो
हॅलो
हा येतोय आवाज?
हा येतोय की
काय करताय स्वयंपाक वगैरे झाला.
झाला की तुमचा?
झाला बघा
हा हा
मग आज काय रविवार स्पेशल
हा रविवार स्पेशल हा आमची वहिनी कराय लागल्या स्वयपा मी माहेरी आले इकडं
सेम माझं पण तेच कंडिशन खरय बघा
माहेरी आलेय. स्वयंपाक वगैरे झालेलाय वहिणीनीच केलंय.
हम्म आता जेवायचं फक्त आणि झोपायचं तेवढं राहिलय
हा
म उन्हाळ्या निमित्त गेलाय काय सुट्टीला?
हो
मुलं मुलांना पण घेऊ
हा हो मुलगी आल्या सोबत, मुलगा बाहेर आहे शिकायला.
कितवीलाय तो?
तो इंजिनिअरिंग करतोय. पुण्याला शिकायला ह मोठा तुमचं मुलं
माझी आता एक मुलगी आहे बघा तीन वर्षाची
हा हा हा
ती पण गेलीय म आजीकडं म्हणजे तिकडच्या आजीकडं मिस्टराच्या आईकडं आणि मग आम्ही राहतो बग इकडं सासूबाई राहतात वेगळ्या शहरात आई राहते वेगळ्या शहरात मग मी आले आई आणि ती गेलीय तिच्या आजीकड चार दिवस घेऊन जाणार होत्या ते चांगली दोन आठवडे रमली.
हा
मग मी या मिस्टरांना सांगलं आज जाऊन घेऊन ये तिला सुट्टीे हाय तर. आता ते गेले तीला आनायला उद्या ये तीन आणि तुमच्या सगळ्यांची तब्येत वगैरे कशी आहे?
आहे की बरीय.
तुमचं एज्युकेशन काय झालंय? हा हा ह आपण परवा
बोलो ह हं हा हाहोय
बरोबर बरोबर
हम्म
आणि घरी काय करता का काय तुम्ही?
काय नाही घरीच असते दोन मैसे आहेत शीन धार रानात जायचं
हा हे हे पण खूप होतंय. खूप म्हणजे काय ते म्हणज लेडीज बाहेर जॉबला जातात त्यांना वाटतं म्हणजे आम्ही जास्त करतोय असं काही नाही पण शेत किंवा म्हैस वगैरे सांभाळ न पण खूप मोठी गोष्ट
हा
दिवसभर व्याप असणारच ना स्वयंपाक स्वयंपाक झालं की मग धुणंभांडी धुणंभांडी झालं की कि मसराणा मसाराला वैरण वगैरे घालणं पाणी पाजणं तेंच झालं किराणा त बघा राहान झाले की तोपर्यंत सांज होती परत चहा वगैरे करा परत स्वयंपाकायला लागत बाहेर मंडळी घरात येतात आणि त्यांच व्यवस्थित सगळ हातात नेऊन द्या.
हो
स्त्रीच दररोजच आयुष्य हेच
होय होय पण आपण एवढ सगळ काम कर ते तरी पण आणि अ अ विचारतात तू काय कर
हा नाही हे कस झालंय हे हे काय ठीक आहे करतेच की अस ज्या दिवशी आम्ही हे काम करायला नाही म्हणू त्यावेळी त्यांना त्याची व्हॅल्यू करणार की आम्ही काय कर तो एक्चुली
हा
सगळ्या लेडीज करतात म्हणून किंमत नायी जर ह्या शंभरातल्या एक वीस जरी म्हंटल की आम्ही हे काम करणार नाही तर त्यांच लक्षात येई की आम्ही ऍक्च्युली किती ती काम ओढतोय
हा
तर त्यांना क
आपल काम दिसत नाय आपल घरातल काम दिसत नाय
दररोज सगळ वेळेत मिळतय ना म्हणून व्हॅल्यू नायी म्हणून समजत नाय ते दररोज मिळायच बंद झाल मग त्यांच्या लगेच लक्षात येत ट्यूब पेटेल की काय नेमक आपल्या हातात दररोज मिळते आणि आपण दररोज काय करतोय ते.
हो
आणि पुरुषांचं काय ते आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे त्यांना तो मोठापणा दिलेलाच आहे ना पहिल्यापासून
हो हो
हं तरी मग मी त्या बाबतीत म्हणजे नशीबान म्हणते की माझे मिस तस त्या विचाराच्या अजिबात नाहीयेत हा एखाद बस सुट ते असेल तर ते मला विचारतात काय हेल्प करू काय तुझी आस किंवा एखाद्या वेस सकाळी डब्याला उशी र झाला तर ते म्हणतात नाही राहू दे तू जे किंवा काल रात्री जर काय शिळ असेल आमटी वगेरे गरम करून दे मला दुसरी आम् भाजी वगैरे करू नको नुसती चपाती कर मी भाजी आम आमटी आणि चपाती खातो आणि जातो. डबा वैगरे काही नेतच नाहीत त्यामुळं काय अ काही हरकत नाही की दररोज असंच पाहिजे तसंच पाहिजे मला रात्रीच का दिलीस वगैरे असं काही नाही त्यांचं ऍक्चुली अम् मला मला मद मदत करणं ही गोष्टच त्यांना त्यांच्या आईने शिकवल्या हे मला मला काय पण हा मला स्वतःची काही मेहनत नाही की आहो मी एकटीच काम करते आणि तुम्ही जरा हेल्प करता का? माझं कधीच नाही. त्यांनी त्यांच्या आईला मदत करायची त्यांना सवय असल्यामुळे किंवा ते माझे सासरे चांगले असल्यामुळे त्यांना ते वळण लागलय बघून.
हा बरोबर आहे
म्हणजे आता आंबोळ्या वगैरे करायच्या असल्या तर आम आम्ही पहिल्या त्यांना करून देतो मग ते खाऊन उठतात मग ते माझ्यासाठी सासूसाठी करून देतात कि तुम्ही पण गरम गरम खावा हूं आणि बरोबर याच्या अपोजिट वातावरण माझ्या माहेरी आहे बघा. माझा भाऊ किंवा माझ जे बाबा किचन मध्ये सुद्धा येत नाहीत. पाण्याचा तांब्या बाहेर जेवण बाहेर सगळं बाहेर नेऊन द्यायला लागतय त्यांना
हा
हूं तुमच्यात कसं वातावरण हाय?
तसच की हातात द्यायचं पाण्याचा तांब्या.
बरोबर-बरोबर
हुं खेडेगाव म्हणल्यावर
तस-तसच होय-होय. आणि सासू सासू सासरे वगैरे तुमचे
सासरे वारलेत सासुबाई आहेत की
हा त्या तुमच्या जवळच असतात ना
हो आमच्या जवळच आम्ही एकटेच आहेत नाय
हा हा हा
चार हाईत
हा हा हा म्हणजे चार बहिणीमध्ये एकच भाऊ आहे असं
हा हा
बरोबर
तुमच
माझ माझे स सख्खे दीर नाहीयेत मला आणि ननंद एक स हे आहे आणि माझे मिस्टर अस दुसर बघायला गेल तर मग माझ्या चुलत चुलत सासवा म्हणजे मिस्ट्रांच्या सख्ख्या काकी वगैरे आहेत तसं मोठ कुटुंब आहे मग वैयक्तिक म्हणायला गेला तर मग आम्ही तिघंच आहेता कुटुंबात माझे पण सासरे नही येत सासू मी हे आणि सर्वज्ञा म्हणजे माझी मुलगी
हा हा
कुटुंब आहे आणि नंदेचं म्हणायला गेलं तर नंदे ननंद नंदेचा नवरा त्यांचा एक मुलगा आणि सासरे त्यांचं पण चार जणांचंच कुटुंब आहे
हा हा
हम्म
नंदेला नंदूबाईला तुमच्या मुलगी नाही वाटत
नाही त्यांना एकच मुलगा आहे म्हणजे त्यांचं कसं झालं एकतर पाहुण्यांच्यातच दिली त्यांना ना त्यामुळे एक त ते मुल व्हायला प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यानंतर एक मुलगा झाला त्याच्यानंतर त्यांना म्हणजे खूप त्रास व्हाय लागले मग डॉक्टरांनी सांगितलं होत काही रिस्क घ्यायचं नाही नाही तर हचा जीव जाईल सांगितलेला असं नाही त्यानी दुसऱ्या मुलाच रिस्क घेतलं आणि मग मग काय ते बाळ तर नाहीच राहिलं शिवाय ह्यांचे म्हणजे जवळ जवळ दीड दोन महिने हयांना दवाखान्यात ठेवावं लागलं त्यांचं ते ऑपरेशन आणि ते कसं एवढं ऑपरेशन आणि एवढे इंजेक्शन वगैरे मणकेत देऊन माणूस अधू झाल्यासारखच होते कि ओ हा मग ते डॉक्टर अक्षरशः म्हणजे इतके चिडलेले माझ्या सासूबाईंवर वगैरे किंवा माझ्या नंदेच्या सासूबाईंवर की तुम्हाला म्हणजे एवढं साधी गोष्ट कळली नाही की या मुलीच्या पेक्षा तुम्हाला दुसरं बाळ महत्त्वाचं होतं. म्हणजे माझ्या ननंदबाई अक्षरशः नवसानी जिवंत आहेत म्हणला तरी चालेल एवढं त्यांचा हाल झालंय अक्षरशः त्यांना ते औषधांमुळे पोटात धक पडायची तर त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवायची
हा
खूप म्हणजे खूप हाल झालेल आहे त्यांचं तरी त्या म्हणजे अगदी प्रसन्न माझ्या घरी जरी आल्या तर त्या मला म्हणतात मी करते बस मी म्हणते अजिबात नाही एक तर तुम्ही वर्षात ना एखाद दुसरा दिवस येता त्यात पण तुम्ही म्हणजे काही करायचं नाही मी त्यांना बसा म्हणते त्यांनी मला बस म्हणतात त्यात आमचा वाद होतय त्यांना काम करायची सवय आहे ना कंटिन्यू त्या सासरी म्हणजे चालूच अस ते विश नसतीस त्यांना मग त्यांना इथं आल्यानंतर पण ते काय करू? काय करू? असं होत असत.
कामाची सवय असल
खूप.. म भांडी तर मांडणार मग ते कपाटातली दुसऱ्या भांडी काढून ते कट्टा तरी पुसून घेणार फरश्या तर पुसून घेणार म्हणजे अक्षरशः ओरडून दम करायला लागतो की ताई थोडा वेळ बसा ताई थोडा वेळ टी व्ही बघा जर बाहेर जाऊन येेऊया चला पिक्चर ला जाऊया पिक्चरला जाऊया या म्हणल तरी नाही
हम्म आज आम्ही गेलो होतो पिक्चरला सांगलीत राजा शिवाजी
तळू
बराय
म्हणजे कशी बऱ्यापैकी आपलीस स्टोरी माहितीये ना त्याच्यात पुस्तकापासून
हा मुलगीला बघायच होता म्हणून म्हंटलं जाऊन तेवढंच आईला पण घेऊन गेलो होत आई असं पण कधी जात नाही पिक्चर बघायला आमच्या निमित्तानं आईला बंद झालं.
होय
माझ्या सासूबाई तर कधीच नाही बघा आई एखाद्या वेळेस येईल तर तर माझ्या सासुबाईनी अजून थिएटर बघितलं नाही कसलं चला म्हटलतर येत पण नाही त्या म्हणतात एवढा मोठा आवाज मला सह सहनच होत नाही, तुम्ही ऐकतायच कसं म्हणे.
मग खूप रिक रिक्वेस्ट करून थकलोय आम्ही. नाही त्या येतच नाहीत ननंद एखाद्या वेळेस येईल तरी माग लागून.
हॅलो, हा.
मग सासूबाईना म्हणतो तुम्ही घरात बसा आम्ही सगळी जाऊन येतो मग.
होय की.
अं आ हं
बर
आणि काय चालय तुमचं
अं
आणि काय चाललंय म्हणलं तुमचं?
काय नाही बघा निवांत बसले बाहेर कट्यावर
भाइर याल की तेवढंच भारी वाटतंय ना?
होय, होय, होय.
निवांत बसता येतय संध्याकाळचं. नाही तर आपल्या घरी असलं की संध्याकाळचं कुठली भाजी करायची कशाला फोडणी द्यायची. लसूण घालायचा का कांदा घालायचा ह्यातच असतोय आपण.
हो मिसळ पाक परत जेवण जेवायचे सगळे मिळून परत भांडी
हो परत गॅस कट्टा स्वच्छ करायचा. भांडी लावू ह् घासून आवरून झोपणे नाहीतर म उद्या सकाळी सगळं विस्कळत होते
होय, होय मी कधीच भांडी ठेवुन झोपत नाही. सगळी भांडे घासुन मगच मी झोपतोय. कधीच म्हणजे कधीच नाही ठेवत.
खूप छान सवय आहे ती. खूप खर लक्ष्मी पण प्रसन्न राह होत्या आणि गोष्ट दुसऱ्या दिवशी उ त्यानंतर आपल्याला घरबडत नाही ना की बाबा हे करू का ते करू अस होत नाय बरोबर.
एक मिनिट थांबा हा
हा ह